हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोल की
काय मग आणि
येतेस काय अंतरून कांबरून घेऊन आमच्या टेरिस वर
कुठे गेलासा दिसेनासा कि
झोपलो बई ना ठेवलीस म्हणतान झोप बघुया
अ दहा मिनिटं झालीत ओ म्हणून ठेवला आणि परत केला
दहा मिनिट पंधरा सेकंड झाले ह ह ह आणि मला पण कार्य ॲपशी जॉईन व्हायचंय
हॅलो टॉप ड्रेस
ड्रेस छानेत कि नाही आणि कापडं पण इतकं मस्त आहे तू गेलीच नाहीस ना अजून एकदा पण
काय म्हणला का
एक मिनिट थांब तू अजून एकदा पण गेली नाहीस काय हिला आई गं हॅलो अगं तू अजून एकदा पण गे लीस काय हेला
काय ऐकूच येइना इथं पोर दंगा कराय लागल्यात केवढी
तू अजून गेली नाहीस काय म्हटलं हेला हा होय गजलक्ष्मी
जाऊन आलोय की एकदा
तेव्हा नसतील आता ड्रेसेस छान आल्यात
हम्म हम्म तुम्हाला कोण सांगितलं
आग मी गेलतो परवा.
व्हय हा हा.
च्या आधी मी तिकड गेलतो ग.
हा हा.
जाऊन आले मी.
आणल्याल दाखवला पण नाहीसा की ड्रेस म.
कुठ आणलोय मला आणलो नाही?
म
ते आमच्या भावजला आणलोय तिला एक पाहुण्यानी हजार रुपय दिल. तीत गं साडी घ्याय. ला म तिला वट्टपौर्णिमेला हिरवी साडी पाहिजे हो ती म तीला हरवी सा साडी अ. हजारची घेणार व्हतो म सहाशे पंचवीसला लई छा छान मिळाली. साडी आणि तीस साडी म उरलेल. पैशात काय करायचं म्हणतान एक साडे पाचशे, साडे सहाशे तेचा छान चांगल्या कापडातला ड्रेस घेतला. अस केलो ग इथ हुबारून बोलाय लागलोय कोणासंग बोलाल्यास म्हण
मग झोपून बोला.
झोपल्यावर तुला ऐकू येणात.
हम्म हम्म
आणि
आणि काय च? चाललय म.
काय नाही बाई, एका पर्सनला चार वेळा फोन करायचा.
पाच वेळा आता दुसऱ्यांदाच होता.
बाकीचे तीन उद्या बोलूया आपण आता बोलूया दहा मिनिट
हम्म.
आणि मग आणि काय? कंटाळा आलय आता पैसे पैसे नाई म्हणून म्हणत व्हतो. आता कधीतरी एकदा निवांत एक पेमेंट केलं तर जाई ना आपण कुठं जाऊया फिरायला
तसच म्हणलं अस मला खरंच जायचं होतं आता पण म्हणजे कुठ तरी? जायची इच्छा आहे एक दिवसाच काढा कि कुठ तर मग ट्रीप?
जरा पावसाळा लागूदे
हम्म चिक्कूच्या बागेत काय सांगायला कोकण फिरायला कसलं भार आहे
हो पावसात कोकण बंद होते आता पावसात कोकण बंद
हा हाय गोव्यात
गोव्याला चालतय
अग काही नाही ग गोव्यात
गोव्यात बघायला
ऐकच हम मम्मी काय कराय लागल्या? मम्मी
मम्मी आहे की झोप अ स्वयंपाक कराल्या
हा हा हा आणि श्वेता
ती पण ते काय? कसूर मेथी तीच काय? कस? कराय लागल्या.
हम्म हम् हम् हम आता सकाळी खायला मिळणार मग तुम्हाला
नाही तळ तळून झालंय थोडं अजून थोडं तळायला लागलंत ती काय? उद्या मैत्रिणीच्या संग जाणार आहे टीचर ट्रीपला बाहु उबंदी
हंम्
मग त्यांनी सगळीजण काय? काय? तर पदार्थ करून आणायचं. असं ठरवल्यात कोण आप्पे? कोण ढोकळा? ते ना असं. करून आणणार आहेत मग ते काय पिट्टीच कसूरी मेथीच ते काय काय केली बा
हम् हम्
मग काय नाही बघ निवा निवांत
हम्म हम् कंटाळा येत असेल रोज ऑफिसला जाऊन हम्म हम् काय ते पेपर टायपिंगच नव्हं
होय पेपर टायपिंग फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉझी मॅथ्स ह सगळ्याच क्वेशन असतात ते टाईप करायच त्यांचा फॉरमॅट दिलेला असतो त्यात सगळ आपण टाइप करायचं मग नंतर सगळ अलायमेंट सेट करायचा मग झिरो पॉईंट सहा असं ते तू केलीस की परवा तुझ प्रोजेक्ट हा वर्ड मध्ये म्हणजे तुला पण सगळ सेटप होतच तसा झीरो पाँईंट सहा चा म्हणजे गॅप टॅब मारायचं हे सगळं सेटअप मी नंतर करते
काम छान आहे गाडीच तेवडा विषय चालाय ग गाडीचं
हम्मम् गाडी घेतो म्हटलं काय झालं
काय करू काय समजणा झालय ग
तर नवीनच सेकेंड बिकेंड काय घेऊ नका सगळी बडबडायला लागल्यात त्यामुळे काही समजनाच
हम्म हम्म हम्म हम्म
जेवलो हम्म हम्म मग
आमच सार्थक तुमच्या इथं हाय काय?
सार्थक होय. आव्वा! मग अजून नाही नव झालं.
काय रे, य य वरती ये अं
हे ये एक मिनिट थांब ह माझ्या मुलग्या बरोबर देतो, तुला बोलायला. थांब मुलग्या बरोबर बर देतो ऐ कि रे अं यालो ये लवकर ये.
हॅलो, कसला आवाज
एक मिनिट ह ये, आरे, ये की पटण भूत येतय मग. सरळ ये कि रे पडचील. चल. व्हय, थांब. माझ्या मुलग्या बरोबर बोल काय? कर कर जा, कर जा, हम्म आता ती दिदी हाय बघ बोल हॅलो दिदी म्हण, हॅलो
हॅलो
जेवलास बोल जेवलास, जेवलीस. जेवलो.
हा हा, का? काय, काय खाल्लास?
काय ग लता आत्तीची दिदी हाय ती बोल बरी हायस, का? बरी आहेस काय म्हण कि, बरी आहेस काय?
की तू,
हाय, आणि आलो होतो, मग तुमच्यात घरी येऊन गेलतो आम्ही तुम्हच्या घरी आलो होतो होतो व्हय तुझा नंबर आला दिदीश शाळेेत तुझ्या नंबर आला हा
माझा ख
बोलते धर बोल अजून बोल आणि ते येत बोलत मग आणि काय किती झाल ग अ दे मी बोलतो
खुलतेय
होय माझ्या सगळ्या फ्रेंड्स म्हणतात तुझी मुलं किती इनोसंट क्यू क्युटआहेत खर त्याच जरा गर्लि जरा येऊन बघा
ह् धिंगाणा धिंगणा
अरे काय मी बोलणार थांब जरा बोलते बघ केला
हा बोल
पलास काय
आहे की बाबा मला काही झाल नाही
लगीण कव्हा करत्यास तेस
अ फिरायला लागलोय बघ जेवून आता टेरेस वरन दिसतय बघ तुमच्या तुमच्या टेरेस वरन दिसतय बघ
नाही मी झोपले म्हण खाली मी खाली झोप मम्मा आ व्हिडिओ कॉल कर म्हणाला
व्हिडिओ कॉल नंतर
दोनशे रुपये आहे व्हिडीओ कॉल हा
आणि काय मग बरी आहेस? ए गप बस तिथ दिसाय लागलीया बग व्हिडिओ. कॉल करायच काय हितन दिसतय जा, नऊ मिनिट.
कितवीला आहे तुमच पोरग?
केजीला हायत की मन थांब हॅलो
हा किती वेळ तेच प्रश्न विचारतोस रे जेवलो की.
हा आमच्या इथ विमान आले तुमच्या च्या हित आलंय का विचार, आमच्या हित आमच्या हित हा इमान आलंय.
आज आमच्या इकडे तर काय आलं नाही बाबा विमान.
जरा वर बघ म्हणाव बाहेर येऊन, जला बाहेर बघ बाहेर वर येऊन
आम्ही बाहेरच आहे, फिरत आहे बघ
आम्हासनी दोघासनी दिसालय. ह बरी आहेस काय? ठेवू काय? बरी हायस काय? काळजी घे म्हण, काळजी घे म्हण. कालजी हाईस काय? काळजी घे, कालजी घे. कालजी घे.
काय?
कालजी घे.
काळजी घेतो बाबा.
चिडचिड करू नको मण. चिडचिड कलू नकोस.